हा काय चाललंय ताई? कशा आहात? हॅलो, आवाज येतोय का?
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो आवाज येत
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हा, आवाज येतो ऐकायला?
हो येतोय ना आवाज. तुमचा येतोय आवाज मला. माझा येत
हा हा. येत येत. ते आता येतो.
कशा आहात तुम्ही
भ बई तुम्ही
होच छान आहे छान मस्त अगदी हो छान आहे काय नाही काम व्यवस्थित चाललंय चाललंय आता आपलं आरोग्याच्या ज्या महिला आहेत आपल्या जरा थोडस चाललंय महिलांना आरोग्याच समाजसेवा करायचे आणि काय होते माहि का महिला आपल्या स्वतःच्या श स्वतच्या शरीर कडे लक्षच देत नाहीत
हो बर बर आणि म्हणजे आपण फॅमिलीची हे घेत राहतो काळजी पण स्वतःकडे नाही बघत अगत
हा ते काय करतात महिला मुलांची काळजी घेतात हो नवऱ्याची घेतात सासू सासऱ्याची घेतात हो नातेवाईकाची मण स्वतःची काळजी हो उरलं सुरलं ते सगळं राहिलेलं शेवटचं राहिलेलं तिने खायचं मग ते आरदी असो चतखोर असो किंवा शिळ असो काय असो पण त्याचे दुष्परिणाम अजिबात त पाहत नाही आणि काय झाले माहितीय का महिलां
महिलांना जे आपण जर मजबूत असेल तरच आपण फॅमिलीला सगळ्यांकडे बघू शकू ह योग्य लगत
हो हो आ अह महिलांचे आरोग्य ोक्याेत आलेत तुम्ही सांगा पंचेचाळीस वर्षाच्या महिलांचे हातपाय दुखावे का गुडगे दुखावे का तिचे चाळीस चाळीसशीेच्या वरती ग केली कि त चिकंबर बुती तिचे गुडघे दुखतात तिचे सांदे दुखत काय पाहिलं कॅल्शियम कमी परत ते वंगण प्रकार आहे तो वंगण कमी रक्त कमी
कल मुलाना आलो आहे राष्ट्रीयन पटत ते ब हे आपलं ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा प्रॉब्लेम वगैरे चालू किती वाढले का
हा हा आणि म्हणजे अे घरामध्ये समजाच आपलं गार्डनिंग आहे ते गार्डनिंग मध्ये परसबाग केली दोन भाज्या पालक भाजी द लावली मेथीची भाजी ट्रे मध्ये लावली शापूची भाजी लावली वांगेचे दोन रोप लावले आपल्याला काही दोन दोन रुप असले गार्डनिंग मध्ये आपण गॅलरी मध्ये पण गार्डनिंग करू शकतो
हो ऑर्गॅनिक आपण म्हणजे खाऊ शकतो व ते केमिकल वाला खाण्या प अिक्च्याा
हो हो हो केमिकल वाहण्यापेक्षा म्हणजे आपण हे नैसर्गिकरित्या उगवलेलं खाऊ शकतो याच्यावरती फवारणी नाही काय नाही म्हणजे हे कॅन्सरचे आजार वगैरे आहेत ना हे याचे परिणाम होणार नाहीत ना आणि काय होत शेतकरी हे बाहेरून महागडे महागडे औषध आणणार त्याला मारणार म्हणजे जे आपण खत आहेत पाठीमाग म्हणजे पाठीमागचे लोक पूर्ण शेतावरती खत मारत होते म्हणजे आपले शेतीचे खत म्हणजे कसे आपलं शेण खत हा हे घरी बनवलेले खत मारत होते ते ाळींचे खतं वेगवेगळे ळे पावडर करून ते खत बनवायचे त्याची खत बनत होते श
हो माझे सासूसुद्धा म्हणजे आम्ही हे करायचो ना आमच्याकडे पाणी वगैरे तापायच ना अस चुलीवर असं मग त्याची जी राख कसयची ना ते पण असे सगळीकडे असे ते शेत हताामध्ये शेंपडयच्या म्हणजे घालायचे
हो हो आणि त्यांनी त्यांनी कसलं म्हणजे त्या भाज्या पण किती टेस्टी होत्या आणि आताच्या भाज्या तुम्ही सांगा भाज्यांना अजिबात चव नसते आणि त्यातली त्यात महिला कधी पौष्टिक खातच नाही भाजीपालं तिला भाजीपालं तिच्या वाट तरी येतच नाही अ ड्राय फ्रूट वगैरे ह
मी बघितलंय इकडे इकडे जी पायभजीळते ना काहीच वास नसो मा जर गाली घरी पिकवलेली कोणी कोणी आण विकायला त्यांना कि ती शिजत असतानाच किती छान वास सुटतो असा गमगमीत
हो आह म्हणजे बाहेर कच्चे असतात तेव्हाच वाशेत कोथंबर ज हात चोली तरी कोथ मिरीचा गावराण कोथं मिरीचा वाश यतो आणि आपण जे सिटीमध्ये घेतो जी शहरामध्ये होतो त्या कुथब चोरून नका तुम्ही फ खा तोंडाने तरी चव नाही लागणार ह
हो त्या हायब्रीडच्या असतात ना
हो हायब्रिड काहीच म्हणजे पोषण त्या महिलेला असं काही भेटतच नाही आणि महिला पण स्वतःकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे आपण काय करतोय वेगवेगळे पदार्थ नाही का महिलांसाठी वेगवेगळी आणि आहार व्यायाम वगैरे ते आहार कोण घ्यायचा काय काय घ्यायचं गार्डनिंग कसं करायचं पालेभाज्या कशा पिकवायच्या कश्या पद्धतीने आपण स्वतःच्या आरोग्याकडे पण कस लक्ष द्यायचं ह विषय व चाललीत अशी काम आपली चालली सध्या ला
अच्छा
हा
ते तुम्ही त्या त्या प्र्रमाणे हे घेत असतात ना माहिती
हो आरोग्याचे आरोग्याचे आपण गाव गाव काय हो ते माहिती आहे का गोरगरीब जनता जशी आपण आपण सर्वसामान्य आपण आणि आपण कोण म्हणजे त्यांच्या पण आपल्याला थोडस कळतय आपण त्याच्यामध्ये
पण थोडं जर थोडं आपण वाचन वगैरे केलं कुठची जनरल जर माहिती मिळ मिळवली आपल्याला कळते की आरोग्यासाठी आप आपल्या आणि आपल्या फॅमिलीच्या पण किती काही काही गरजेच्या गोष्टी आहेत म्हणून
हा हा ह आपण वाचन करतो म्हणून हे कळतंय ना आपल्याला नाही तर त्यांना नाही का काय होत आणि मग त्यांना सारखं सारखं जाऊन त्यांना सांगावं लागतं की स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या काय होतंय आणि मुलींच्या पुढं म्हणजे त्यांचं नाही का आता संगोपनाची वेळ आली म्हणजे म्हणे मुलांच कस लग्न वगैरे मुलींच लग्न आहे त्यांचं भविष्य आपले तर दिवस गेलेत पण यांच्या भविष्याच काय पुढं तुम्ही सांगा पहिली लोक शंभर वर्ष जागत होती शंभराचे वर्ष शंभर सव्वाशे वर्ष माझी ते आज्जल सासू एक वीस वर्ष जगली आणि म्हे आज्यसासरे एकशे तीस वर्ष जगले म्हणजे माझी आज सासू आधी वारली आणि नंतर आज सासरे वारले म्हणजे जुनी लोक एवढी जगत होती चांगलं खात होती म्हणून
हो आणि चांग चांगले म्हणजे आणि आता आपलं पन्नास चाळीस पन्नास उलटले की आपले हे दुखणं ते दुखणं सुरू होतं
अहो चाळीस काही काही महिला आहेत पस्तीसच्यानंतर पार त्यांच्या हात पाय त्यांना उठता येत नाही
खरंय अगदी आता तेच मी म्हटल ना कि चाळीशीतच काही जणांचे ते युटरस काढायचं आहे त्याच वगैरे ते ऑपरेशन करतात
कसले गुढघ्याची ऑपरेशन कर हाडा ऑपरेशन कर मणकेच्या ऑपरेशन कर माकड हाडाचकर
हो जे आपल्याला तेव्हा गेल्या वर्षी भेटल्या होत्या बघा एक माझ्या बरोबर होती एक मैत्रीण माझ्यासाईटीतली तिचे केस वगैरे तिने कलर केलेले होते हा तिचं सुद्धा चाळीस वर्षामध्येध्ये चाळीसच्या आधीच तिचं युटरस पडलं
हो ना मग तेच ना मग खाणं व्यवस्थित नाही महिलांचं आरोग्याकड दुर्लक्ष आपल्या स्वतःच्या आरोग्याकड लक्ष ठेवतच नाही मग त्याच्यामुळे ही सगळी प्रॉब्लेम होतात महिलेला तुम्ही सांगा महिलेला काय कराव नाही लागत सगळं करावं लागत
हो आणि त्याशिवाय आपली नेहमी महिन्यात च्या महिन्याला येणारे पाळी तेव्हा किती र रक्तस्राव होतो परत डिलिव्ह वगैरे होते तेही सगळं सांभाळणं
स आणि सगळी जडिपाची काम आहे घरामधली सगळी जडिपाची काम हो सगळी म म काय होत
हॅलो
ह
हॅलो ऐकयला येतोय आवाज हॅलो
हॅलो हा ऐकतोय ना मध्येच आवाज बंदरला हा मला सुद्धा ऐकायला येत नव्हता
हमम
आा हा मग तेचा आवाज जरा बंद झालेला आपण कंटिन्यू करूया पुढे हा आरोग्याबद्दल बोोल होता तुम्ही
हा तर महिलांच कसं काय होतं माहिितय का ते तिच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्षात देत नाही कार आपण कसं माहिितय का वेगवेगळे जसे शेंगदाण्याचे लाडू गुळ शेंगदाणे लाडू नाही बनवू शकत कमी कमी तू गुळ शेंगदाणे खाऊ शकते पालेभाज्या खाऊ शक रोज एक एक अंड खाऊ शकती एक दुधाचा ग्लास गाया घरात आहेत पण गायाचा एक दुधाचा ग्लास पीत नाही मग दुधाचा ग्लास पि म्हणजे हे आरोग्याच्या टिप्स आपण महिलांना वेगवेगळ्या महिलांना म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सांगतोय
आणि गावच्या लोकांना अस तर जागा वगैरे पण मोठी असते गुरं वगैरे पण थोडंफार एखाद पाळवू शकतो गाय वगैरे
हो जागा असत गा आणि गाव म्हणजे कसं आता समजायच काही काही ठिकाण आहेत कि त्यांना थोडीशी जागा असती पुढं तर एखाद शिडी म्हणा मेंढ म्हणा एक गाय म्हणा अ म्हणजे कसं पण आपण पाळू शकतो ना ते
कोंबड्या पण पाळल्या तरी गावटी हंडी चांगल्या मिळतील
हो हो गा गावराण अंड्यासाठी अंड्यासाठी आपण दोन कोंबड्याही पाळू शकतो असं काही रोजच विकत घ्यायची काही गरज नाहीे
खरंच त्याना आणि किती किंमत असते आपल्या रोज पुच्या देशी हंड्यापेक्षा तिहंडी पंधरा वीस रे वगैरे एक अंड्याला मिळ असतें त्याचा रेट
खूप खूप जास्त किंमत खूप जास्त किंमत
खत म्हणजे हल्ले कर ऑर्गॅनिकला खूप किंमत आहे. त्याप्रमाणे आपण स्वतःच पिकवलं. तर मला खर किती फायदा आहे.
मग खूप खूप फायदा होतो ना त्याचा.
मी सुद्धा येथे घरी का आहे लावत असते, हळद म्हणा किंवा कोर. पापड अळगू वगैरे घरी इथे मी लावल्या किंवा आपण खांदे आणतो ना. ोट ोट गांधी आणते मी आणि मग ते पण मी कुणी. लावते मग त्या. त्याच सुद्धा ती पाती ती अशी. आपल्या जेवणात वगैरे घालता येतात किंवा लसू पण मी. कधी माळ घालते कुंडीमध्ये मग त्याची पण पाती मिळतात. लसणाच्या आपण पात्या कांद्याची पाती.
हो हो हो मी पण खूप गार्डन केलेले आहे त्याच्यामध्ये झाड नाही का ऑक्सिजन देणारी झाड लावलेली आहे. अ गार्डन आहे जसं वांग त दोन रूप. काही नाही का म्हणजे भेंडीची काही रूप आहेत गवारी. काही रोप आहेत त्याच्या म्हणजे थोडी कोथंबिर थोडी कोथोडी थोडी कोथंबिर टकतेज. कुंडीमध्ये नाही काचेे आपले हे हम्. धने टाकले. कुठं बी रेहते हो पंचकाव्य पंचकाव्या करून. शेण खत अ शेण अ नाही का शेण घालायचं, त्याच्यामध्ये अ केळी घालायचे, तूप घालायचं, दूध घालायचं, दही घालायचं, गुळ घालायचं, आणि ते मिक्स करून सात दिवस भिजवायचं. आणि ते भिजवून एक एक चमचा ते टाक
मी आपल्या वेळ संप त्याला संपलं पण आपण नर बोलू हा.
हो. ओके बरोबर चालत.